हॅलो!
हा हा माझा पाचवा कॉल आहे मग हा ठेवल्यानंतर तरी तुम्ही लाव स
हा-हा
ह मग तुमचे पण तीस कॉल होऊन जात.
हा तुझे किती झाले मग?
म्हणजे हे कॉल का सर्व?
हा.
पंधरा कॉल होतात मग.
हा ओके.
हम्म
माझ्या ट्रू कॉलवर ट्रू कॉलर वर म्हणजे माला यांच्यावर फोन आला होता की नाही अडीच वाजता. तर लोणकर म्हणून ताई आहे व यक तर तिच्या मिस स्टरांचा नाव येऊन राहिलं नितीन राहिच्यावर त्याच्यात टाकून त्याच्यात टाकून इलित मारत विती टाक म त्यांच्यात पाहि ना आजी अली वरू कल्लाकुरन टाक ना माझा मुलगा ते सुचून दे.
ह पय असं लेकरू वाटतेय पण लेकरू झाल्यावरही बरंच बरं आहे बरं.
बर आपलं तर काही असते पण ते यातले. पाहिजे बी झाल्यावरही अस असते.
सगळं बेकार कंडिशन आहे बई म्हटलं की बसं. नाय ये आता हे नसत तर म्हणायला झाल असत की नाहीय बाई न नसलं की चिडचिड होते तू पाहिजे ना.
पूर्ण दिवस जाते त्याच्यात.
असा जीव दमते अस वाटते काय रे देवा पहिलंच बरं होतं.
लयच वेगळं राहयते पण होते बर बाई तस आपण म्हणतो होते. कधी-कधी लेकर बिलकुल नाहीत ऐकत.
नाही-नाही होते.
आता तुझ्याघरी कस ह. ह बाय माझ्या मुलांना म्हटलं आता डायच किती मोठी सांडली शेल डाय हाय. कसं आहे ना काय खरं आहे बाय लोक पण लग्न झाल्यावर आहे तापचं.
तसच हाय मग लग्नच्याआदू घरी पण ते असं लग्न कराय लागते हे माहितच अस ते आपल्याले झरी काय होती हे माहित अस
हा ते तर आहेच. करावं लागतेच नाही केलं तर लोकच हे करतात माय. एवढ्या वर्ष झाले किमान केलं नाही.
केलं नाही घरातल्यापेक्षा तर बाहेरच्याला जास्त काळजी पडते त्या गोष्टीची. तस आहे ते प्रत्येक-प्रत्येक घराच्याच अन प्रत्येक गावातलं तेच आहे.
हम्म तुझं माहेर कोणता आहे ग वेडा आहे की काय? रिधोर आहे हा ताई आमच्या गावात करेल तर एक भांगेच्या घरी मुलगी दोघी बहिणी आहेत त्या.
गुमच्या या गावात का या गावात का आपल्या.
नाही-नाही पाथर्डीले.
आईच्या गावाले का?
हा भांगेची इथं दिलेली आहे वेड्याची आहे ती पाथर्डी.
पाथडी होऊ का सर नेम माहीत अस तर मग सांगितलं सगळं ताई.
हा दोघी बहिणी आहेत, त्या एक भांग्याच्या घरी दिलेली आहे, पाथर्डीला एक नाशिकला दिलेली आहे. अन तिच्या. तिचे आई बाबा त्यांच्यासोबतच असतात, त्यांना मुलगा नाही तर तसे त्यांचे घर आहेत म्हणतात चुलतेचे.
हम्म हम्म ते कसं हाय ते वेळा म्हणायले एकच आहे. पण ते वेळापीठ आणि वेळा शहर, अशी दोन गाव आहेत ती.
हाऊ काय?
एक गाव नाय ते ते दोन गाव आहेत. आणि ते गाव एवढं मोठं आहे की आपल्या गावच्या चौपट येत ते गाव.
हाऊ काय?
एवढं मोठं गाव आहे, ते त्याच्यामुळे मग कसं, जे आपल्या कॉलेजच्या रोज जाण्या येण करणाऱ्या मुली असतात.
हा ना त्यांच हा ना
बाकीच्यांची एवढी ओळख राहत नाही ना मग.
हा हा आण मोठ गाव म्हटल की ताई आपू आपण काही निंगेली बसतो की बाहेर.
हा आन आपण निघूनी आन आपण तस ही कॉलेजले जाण येण, केलं तर सोबतच्या मैत्रिणी असल्यातर तेवढीच ओळख राहते. बाकीची ओळख राहत नाही, ना एक तर ते गाव खूप मोठा आहे ना. हम्म..
आता चहा पाण्याचा टाईम
होव चहा पाण्याचा टाईम आता.
हा आमची इथे सध्या आई बाबा
सी आर पीला फोन लावला होता सी आर पिला फोन लावला की नेमकी फोन उचललाच नाही.
कोण ?
सी आर पी हे सुमन ताई ये.
हा त्या मिटिंगवर असतील बाई.
हो बाई त्यांचे लई कॉल चालू राहतात बाई.
त्याच आतू ते हे झालं ना ते सी आर पी म्हणून, हम्म.
पण बाई किती कामं करतात त्या.
म किती काम असतात ना हे गटाची काम करून. तिथ मग दहा दहा बायाचा एक एक गट तयार करतात. अ प्रत्येक गट हे वेगळे असले किती टेन्शन असते बरं. रिक्षा सांगितले ते बाया किती भांडण करता.
आणि पैशेचा व्यवहार आहे ना.
तरी पण त्यांचं लिखापडीच असतंय सर्व.
हाआ.
असं अंदाजी नसते पूर्ण लिहून ठेवलेले असते. कोणाले किती दिले किती घेतले.
हो ना पंचवीस तीस हजार रुपये महिना असशील ना ते दे.
हो असं असणारच ना पहा आता एवढं करावं लागते तर
असू ही शकते.
अस असतीच म्हणतात ना म्हणजे नक्की नाही बरं मी पातडीतला विषय ऐकलाय.
हा हा असे असणार ना मग असणार.
हम्म.
आता त्या दिवशी आला होता ना ते दोन तीन दिवसाच्या अदुगर त्यांनीच हे प याच्यामध्ये ओपन करून त्याला होत नाही ज्याच त्याच
म मी त्यांना विचारलं ना माझं ऍप गेलं तर मग त्या म्हणत कि काय मी म्हणत बई तेवढं मग मी तुला नंतर सांगेन पण देईल गडबड होती.
हो गडबड होती त्या दिवशी तेव्हा मला इथं आल्या होतं की नाई. त्या दिवशी अदुगर दोन तीन दिवसाच्या अदुगर आल्या होत्या तेव्हा लाईन नव्हती.
हो.
आणि नंतर मग आल्या होत्या की तेव्हा करून दिले त्यांना मग करून दिल्या बरोबर तुम्ही चालू केले होते.
असक
नाही त्याच्यांत काम होतं स्पेशल नव्हते आलते ते
तुझ्या इथं.
हम्म काम होतं त्यांले ते आता नवीन गट तयार करायसाठी
हाव काय
हम्म हम्म तो अगोदरचा जो गट होता की नाही आधीच्या आई ज्या गटात होत्या की नाही आधीच्या
हा
तो गट बंद पडला की नाही, मग तो नवीन चालू करायसाठी म्हणून आले होते ते.
हाव का
मग त्यां हा म्हणून मग त्यांनी विचारलं होत की हे चालून निहून राहिलो. पण त्याचामध्ये काय प्रॉब्लेम झालती तर होत नाही ज चालुदी
हा ओके
हम् त्या म्हणत ते आधीच डिलीट कर म्हणत नवीन घे. नवीन घेऊन पण काही होत नाही ते ओटीपी नाही येत जा फक्त त्याच्यावर
हा
हम्म
हा
कि मला
नाही मी नाही नाहीच आहे ना आईचंच आहे आईच नाही येत एकट्या फक्त हा
ति साब कटा पोहचेे येतय ना येतय म्हटलं तुम्ही दोघीनं का बरं गट नाही केला.
गट चालू केलाच नाही ना आणखी त्यांनी असं म्हणत आहे मी म्हणजे जो आई ज्या गटात होत्या की नाही अधुगर
हा
तोच गट बंद पडलाय यांचा मग नवीन गट चालू करणार आहे हे हा मग त्याच्यामध्ये मग मी बंद पडला तो तर तो नवीन चालू करायचाय म्हणून ते आमच्या घरी आल्या होत्या.
अच्छा
मग आता त्या गटामध्ये येणार मी चालू झाला की
हा हा का
हम्म
हा हा
हम्म त्या मोबाईलचा आवाज जास्त येऊ राहिला ओ ताई
हा माझा मु आधू मोबाईलचा आवाज कमी कर आवाज कमी कर ऐकू आलं काय तुला मोबाईलचा आवाज कमी कर. घेऊन घेऊ का मोबाईल? घेऊन घेऊ ह आवाज कमी कर मग. आवाज कमी कर ना ऐकत नाहीत ओ लेकरं
ह
नाही तो मग एक तर मला धरून न्याय लागती त्यांचे पप्पा झोपल्यात तर झोपत नाही मले जाय लागते झोपा लागती कुठ सांग आता मग मला अर्जंट हे नाही काय नाहीत मग मोबाईल म्हणजे हे मग ल दिला की नाही दा सांडसून केली ना म्हणजे हाधंदा पुरला पण पुडलं ना आता बला दहावीचला घुमरहिली खायची तेच ना आणि एकदा खाली एवढा रेती आहे आमच्या घर आता आम्ही त्या महिना्या आल्या क जचो नाही तर झाडत नाही वाटत मग आमची आम् दोन रूम आहेत वर किचन आहे तेच डेली सा खाल तर वर झाड असतात ते आमचा खाली वापरा पण सगळे त रूम आहे की नाही त्याच्यात आमचा दय ज असं रिकाम समजते मग तस महिन्याच्या महिन्यात चालतो हा.
हम् हम.
रोज कुठे एवढ्या दूर यायला नाही पुरत ना झाडासाठी.
नाही नाही.
आणि आमच खाली खूप मोठे आहे ना ग बी आमचं हे रोडवररच दार मोठ झाडं
होा होा, हो ते खरंच खूप मोठा आहे ते
या टोकावरून तिकडच्या टोकापर्यंत ते मातीचं घर आहे कि नाही तिथपर्यंत. मुे अ बेबाजीच घर दिसते की नाही हा होताा हा तेस ना मग म्हटलं दोन दोन तास आमच्या झाडातच जातात.
नाही बरोबर आहे.
म्हणजे कसं सगळं जर झाडलं तर बरं त्याच मंग एक हा हा त्यात आपापल्या झाडावर आहे ह ते आता कोणी कोणाच थोडी सांगू शकते.
नाही नाही.
हम् आपण म्हणू का आपण. तेच ना केलं तर दहा मिनिटात होते आणि केलं दोन तासात होते
हो. चार असते ते कोणतंही काम हे म्हणा का कोणतंही काम.
हा कोणी पण आपली प्रामा प्रामाणिकता आपल्या जवळच असते. हा आता कोणाला सांगू शकतो का समजस? आपला आपल्या जव.
आपलं आपल्याजवळ असते. नाही बा. ह उगड न उगळ. बोल ना.
हा बोल ना. तेवी
तेणी बाबा आले होते वर
हा हो
हम् हे फोन ते का कायेच तू तुमच एकच राहिला का आता याता
हा एकत्रहिला माझा जो दिन तुझे कॉल झाले आता.
काय म्हंटला ताई
झाले तुझे कॉल आता समज माझ्यासंग काही हेच नाही तुझे कॉल होऊन आले मी तुला एक निकीन नितीन लोणकर तिच्या मिस्टरचं नाव लिहिलंय ट्रू कॉलोरवर
हूं.. हूं
तिचा नंबर माझ्या याच्यावर कॉल येऊन जायलाय, दोन तेेराले मी तिचा नंबर सेंड करतो माझ्या मुलाजवळचा मोबाईल घेतो. झालं की मग रडला ते काही वाटत नाही पाच मिनिटं
बरं बर.
मंग तो नंबर सेंड करून देईल.
हाऊ तुम्ही मला लावसान का मग एक कॉल आता..
तेन मी झालीच नाही. केच मिनिट.. मग काय तर पाहि ना तुझ्या मोबाईलवर.
हा होता बरं हां मी ठेवते मग इकडनं तुम्ही लावा